हॅलो
हॅलो येतोय का आवाज
हा येतय बघ बोलकी काय नाय बघ चालूय का आभाळ एक कसलं
होय काही सुद्धा नव्हतं
नाही
नाही नाही काहीच नाही हा आमच्याकडे तर किती दिवस झालं महिना झाला, कसला पाऊस नाही ना काय नाही.
अग पाऊस तर इकडबी नाय ग पण आभाळ नुस आता आलंय बघ दाटून आलय मला वाटतं ते संध्याकाळी येतंय काय कि पाऊस
नाही नाही आमच्याकडे काही नाही निवांताय आपलं चिलय ऊन पाऊस काय नाय होय मगाशी ती गेलेत वाहिनी दादा हा
किती कोण कोण आलतं मग?
विनू दादा, हरील दादा सगळे आणते पोरं, वैनी आम्ही रविवारी लग्न, शनगइ बुधवारी लग्न लग्नाला गेलत न्हव
कुणाच लग्न होतं?
हेंच्या चुलत, हेंच्या आत्याच्या मुलीच्या मुलाचं
बर आत्या नव्हत्या का आल्या
नई ग, एकटे एकली गेल्या ना? त्यांनी नाही म्हणून तर आम्ही गेलो ना.
न्हव. मग काय विणूला ताप तुम्हीं अन दादा हीकडं लग्नाला आले होते का मग?
आम्ही मिळूनच गेलो लग्नाला आणि मिळूनच इकडं आलो मग.
बर बर बर. म हिकड घरी आल्ते का मग दोन दिवस, ह ह.
हां मग आता उद्यापासून ऑफिस असतय दादाचं, पोरांना काय सुट्या आहेत. ऑफिस असतय ना दादाला मग ते गेले आता उद्या मावशी तेन येणार आहेत सकाळी तेनी काय उद्या एकच दिवस राहणार, परत कोकणात चाललेत आठवडाभर.
का?
फिरायला.
कोन?
मावशी, तई, मावशीचा मुलगा, बायको, बाळ वगैरे
आणि बाळ लहान आहे एवढा, आणि कस काय कोक
तस काय नसतय फिरतेत त्यानी. फिरतेत माझ्या पण माग लागलेल्या मी पण तयार झालते. पण मला सोलापूर वरन आल्यावर.... तर उन्हाळीचा त्रास व्हायला बई, लई त्रास झाला.
हम्म. खर ऊन आता किती पडलय ग असल्या उन्ह उन्हाच
लईच त्रास झाला मला रात्री तीन तीन पर्यंत झोप नाही एवढा त्रास व्हायला लागला.
हम्म
म्हणल नकोच ते युरन इन्फेक्शन झाल सगळ नको म्हटलं आम्ही काय येत नाही म्हटलं पर जावा तुम मी म्हटल तोवर ती काय आता उद्या संध्याकाळी येतील परवा सकाळी इथ गाडी लावून परवा सकाळी भाड्याची गाडी केली त्यांनी
हम्
स्वतःची गाडी लावतील आपल्या इथं
आणि ते मामा दिसतो ना
नाय ती एक प्रेग्नेंट येन.
बार की का
नाय नाय बारकीची पोरगी आता सहा महिन्याचीये
हा मोठी ताई हा मोठी सेकंड टाइम प्रेग्नेंट आहे ना
सेकंड टाइम तस झाल आता थर्ड टाइम आहे ना ती
हा
तिला आता नववा महिना लागतय तेवीसला ती नाय जाणार येता नाही म मावशी इथ जाणारये मी पण ठरवलेल होय मला लई त्रास झाला सोलापुरला तु दुरन आलास ह नको म्हटलं! बाबा आणि म्हटले जाऊ द्या आपण आम्ही आता परत ठरवले जाऊ दे ना जून मध्ये जायचचं पुढं ते कामाला इथंन जवळ आहेत शुक्रवारी जायचं रविवारी रिटर्न यायचं. म एक दिवस काय वाटत नाय लय दिवस म्हटलं तीन पोराचं लय अपदा होते
होय तेच घ्यायचं
त्यामुळे ते असल्यामुळे मला फोनच झाले नाहीत. कोणाला करायचय म्ह म्हटलं आता ते गेले केल सगळंच त्यांनी गेल. ते जेवण ते करून केल सगळ जेवलो म आता त्याने गेल्या गेल्यापासून सगळी कामात लागलेत झाडू परशी भांडे
होय की
दळण निवडला आत्ता बसून
हा
आता म्हटलं सामानाच लिस्ट बनवून ठेवायचं हयांनी ना लिस्ट देवून येतात दुकानात ते आम्ही जाऊन देवून याच आज रविवारच काम होत्यात काल मी आणि वहिनी जाऊन भाज्या घेऊन आलो आता काय आठवडा दो एकदा ची भाज्या आणून ठेवलंत काय टेंशन नाय आता निवडायच्यात अजून
होय
ह झालं असं चाललंय सगळं अजून तुम्ही आज रयवारच काय काय सुट्टीचं
काय नाही बग, कुठं आभाळ आलय कसलं कुठं जाती बाय उन्हाचं तानाच मग वाटतंय बाहेर निघाय सुट्टी असली तर मला घरातच बसाव वाटतं.
होय असं घेतल की होऊन जातय हा बरोबर ते तेवढंच
हा
रेस्ट घेतली की बरं वाटतयं म्हणलो.
होय बाई मला नाही जाव वाटत मला उन्हाच कुठ फिराव वाटत नाय उद्या लेकराच चालू हूं हूं
अजून
काय नाही ग काय चालू
पोरं काय म्हणतात बरंच सगळं झालं, आम्ही बारा वाजता सकाळी उठलो वहिनी जरा उशिरा मग वहिनी म्हनत्यात. आता काय नाष्टा करू नको डायरेक्ट स्वयंपाक कर मग दोघीनी मिळून पटापटा स्वयंपाकच केला बाराला तर जेवायला बसलो आम्ही
बर
त्यांनी पण गेले साडेबारा एक ला तित पुढे भांडे खूप पडलेले जेवलेले स्वयंपाकाचे
हा
ले बाहेरून झाडून फरशी केल्या स्वच्छ सगळं आवरा आवरी केली. मशीनला कपडे लावले.
तिकडं काशीला कोण अमित भैय्या गेलाय होय तुमचा?
हा अमित दादा म्हणजे त-ती चार जण अ जयश्री वहिनी गेलेत हा. सगळी गेलेती. म्हणजे त्रिवेणी गेलेत. अमित दादा ची बहिण राहते ना ति चल पंढरपूरला. भक्तीत तिची ती, तिची दोन पोरी, नवरा आणि अ म्हणजे तिच्या एका मुलीच लग्न व्हाय आलंय.
त्यांची आई बी असल की,
हाय की त्यांनी हाईत की,
हम ह
आणि माझी सोलापूरची जाऊ आणि ते स्वाती बहिणींची आई आणि अजून एक दोघं तिघं बाहेर चाय देऊ का सगळे गेलेत सतरा जण हा सतरा सीटर केलीय
हा
चौदा पंधरा जण झालेतच एक दोघाच जागा रिकामीत ठेवावच लागते ओ आईसपैस बसून जायला. आता दादा काय झोपत नस ते रात्रीच र रात्रंदिवस पळवत असते गाडी
हा
म्हणूनच मी नको म्हणले मला म्हणलं नको वा दगदग होते आपल्याला एवढी
हा गाडी चालवायला ड्रायव्हर नेला असल
गाडी भाड्याने केलीय पण ते काय होतय रात्री पण प्रवास म्हणलं की नाय नाही जमत आपल्याला मला तर नाहीच होत मला लगेच उष्णता भडकती पण ते नमाचे पण हाल म्हणलं न हेनी म्हणटले आपण आपल्या गाडीने जाऊयात. मी तीला नेऊन आण आपल्या गाडीतला जाऊ तिकडं म्हणलं, एवढं हालत कशाले जायच? एक-दोन दिवसाचं किंवा एक, दोन-तीन दिवसाचं असलं की काय वाटत नाही. अं दहा आठ बारा दिवस होत बाबा एवढ्या लांब
नको म्हणलं आणि एवढा प्रवास पण होत नाही ओ सात-आठ हजार किलोमीटरेय
होय
नाय एवढं बसायचं पण होत नाहीये न मला हेन्नी असलं तर काय दोघांकडं जातंय पण त नको बाबा म्हणलं माझं पेंढा पडेल, आल्यावर आजारी पडावं लागंल नाय गेले मी मग ते मावशी त्यानी हायेत दोन-तीन तारखेपर्यंत ती गेले की मी पण ऐक ते जाणारच सुट्टीला आता गेलेच नाय न्हवं हेनी म्हणलेत जा आठ दिवस तुला जायचं तर. जायचं त्यावेळेस
हम्म
अधिक महिन्याचं पण हाय मग आई म्हणली दोघं पण या अधिक महिना पण होतंय, हे पण होतंय हां मन थकलयंच
काय नाय बघ निवांत आहे काय चालतंय का?
आमचं पण निवांत आता कुठं नको म्हणलं मला लई कंटाळ आलाय आता कुठं जायचं? लगा पाच दिवस घरात काढायचंच सुखा सुख
मोहनी मावशी एकटीच आहे आता इथं.
काय की त्यांचं फोनंच नसतंय. आम्हाला पण झालं नाय सगळेजण आल्यावर मी पण करत नाही आता
आ
मला पण हे सगळे झाल्यामुळे फोन करणं झालं नाही त्यांच तर आजिबातच फोन नसत्या
तिथ तिथ कॉलेज हे ते अस ये तिर्रा
ते त्यांना काय कॉल मिया बंद बंद केलं म्हणत्यात बाबा त काय खरं काय खोटं काय माहित पण नही म्हणते तो आता काय नाही म्हणतात त्यालेच
कशाच काय नाही जाते आता कविता करतीय आता तिला गब बस चवतोय वे हात तिचा
काय माहिती मला काय ब बोलणं नाही माझं त
प्रयोग असत्यात
मम्मी असल्यावरच कि व्हिडिओ कॉल् असतंय. मम्मीला बरं नाही. म्हटले तुम्ही जेव्हा निवांत असताल फोन् करा उगे गाडीत असता तर कुठं फोन करायचा आपण तुम्हाला जेव्हा निवांत असताल हा करा म्हटलं ताईंचा तर काय फोनच नाही. आज आता मीच पप्पांना कराव म्हणलं हा मला पण दोन तीन दिवस सगळेजण होते. फोन केला नाही मी पण पप्पांना आता जरा पाच सहा वाजता पप्पांना फोन करते काय चाललंय बर आहे का विचारते.
आ
पाच सहा वाजता पप्पांना फोन कराव म्हणल त्यांनाच बोलावं काय चाललय
हा व्हय बोलायचं होत नाही.
तीन दिवसात लय का काम होती. गावावरन आलेले कपडे धुवायचे सगळे रिकामे करायचीय् सगळ्यांचं जेवण तरी आम्ही सगळ सगळ्याजणी करू लागतो काय वाटत नाय
मग् म्हंटल आता संध्याकाळी बघू करते पप्पाना अजून
काय नव्ह! अरे नाही बाई काही मी केले नाही नाही नाही सुट्टीच नाही काय आणि खरेदी करतीस
ऑनलाईन वर काय
सध्या पण पैसे
बंद आहे
इथं कामाने मला टाइमच भेटना झालाय मला कामानी मोबाईल मध्ये त्यामुळे माझ लक्षच नाही त्याच्याकड आई गेली शान टाकाय आहे की आता दिवाळी झाल्यावर
लांब आहे मी म्हणते आता सुट
नाही आता नव्हती ना तारीख त्यांना आता सुट्टी नाही ना आता
हा हा
दिवाळी झाल्यावर
हा वेळ अजून पाच सहा महिनेच चांगलं आहे अजून लई लांब मी तुम्हाला करू पाच मिनिटात फोन
ह हा